हॅलो.
हा तुमचा आवाजच येत
कट हो हो हो जरा अ रेंज प्रॉब्लेम होता.
हा हा.
आता आमच्या ऑफिसमध्ये बघा, इचलकरंजीचेच एक आमचे सर होते म्हणजे ते जॉबला होते तर त्यांना अशा तेरा चौदा पर्यंत देत होते त्यांचं फक्त तीन हजा द म्हणजे दोन अडीच हजार पेट्रोलला जाईल. हे? पण परवडत होत त्यांना, हम्म.
काम परवडत असंन सांग? तर करायला काही वाटत नाही, पण ज्यावेेळेस परवडत नाही ना! त्यावेळेस करायला असं नकोच वाटतय.
हा आणि ज्या वळी आपल्याला मंथली, मंथली पेमेंट टाइम ला होत जाते ना? तेव्हा आपली एनर्जी वाढत जाते काम करायची, हम्म.
हम.
आता माझ्या ऑफिसमध्ये असं नाहीये मला वेळच्या वेळ पगार असतोय, त्यामुळे मला पण टाइम मध्ये द्यायला काय वाटत नाही हो. आता जर समजा तुम्हाला पगारच येत नसल तर आपल्याला जाऊ वाटतय का सांगा?
नाहीच की.
हा, आणि मेन पण शिकायला मिळत आपल्याला नवीन नवीन काहीतरी
होय.
हम्म. आणि इचलकरंजीस स्कोपच नाही आहे कुठल्या ह्याला
होय, त्या बाबती एक हाय बघा. अडाणी माणूस सुद्धा उपाशी राहत नाही ओ.
ह होय.
फक्त माग यायला पाहिजेत ना.
हम्म. आता माझ्या माझ आमची पण आहेतच की, माझ माहेर इचलकरंजी च ना?
हम्म.
तर आमचा पण कारखाना आहेच की तिकडं.
हा.
हम्
नाही मी नंतर सरांसोबत वाद झाला, त्यामुळं मी सोडूनच दिलं.
हा बरोबर हाय की त्यांनी पण कसं असतय? त्यांनी पण आपल्याला ऍडजस्टमेंट करून घ्याव लागतंय, आणि आपण पण त्यांना ऍडजस्ट
आणि वाद झाला, वाद झाला. बरं ते काय चूक चूक झाल्या आमची मान्य आहे. पण तुम्ही चूक सोडून, दुसरं बोल, दुसऱ्या गोष्टी बोलताय ते चुकीचं आहे ना.
बरोबर आहे की. फॅमिली इशू, फॅमिलीमध्ये तुम्ही मध्येच पड
प पर्सनल लाइफ च्या तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये ना आमच्या.
बरोबर आहे की.
आम्ही काय करतो, किंवा कुठे जातो? हा तुमचा तुमचा प्रश्न नाहीये. हा माझा पर्सनली आयुष चा प्रश्न आहे.
हो बरोबर आहे की.
मग ते मला पटलंच नाही. मला त्यांनी दोन तीन वेळा बोललेले पर्सनली. कि बाबा तुम्ही इकडंच जाताय तिकडंच जाताय.
हा हा हा.
मला ते खटकलेलं दोन तीन वेळा.
बरोबरच आहे. आता तुमचे आई बाबा तुम्हाला बंधन घालत नाही, तर हे बाकी की जे बाकीचे, बाकीच्याना घेऊन एक कोण?
इथे बंधन घालणारे कोण?
हो.
असा असा ग्रह होतोयच ना. मग गं मी दोन तीन वेळा बो ऐकून
मेन पॉईंट कसा हाय माहित हाय काय? तुमचं आता जे एज आहे, ते एन्जॉय करायच एज आहे.
हा मग? कसं असतय बाहेर कोण भेटतय. मग तो आमचा प्रश्नयं ना. बाहेर कोण भेटत तो आमचा प्रश्न आहे. मग त्यांनी म्हणतात तुम्ही बाहेर बोलायचं नाही. रस्त्यावर बोलायच हा आमचा, आमचा फॅमिली मॅटर चे आमी बघून घेतो, तुम्ही विचारणारे कोण? मग त्यावेळस दोन तीन वेळा असं पण झालेलं, मग हे मला निमित्त हे लयं जास्तच बोलले मग मी सोडूनच दिलं जाऊ दे म्हणल. काय आपण त्याच्या, त्यांच्या आयुष्यावर जगत नाही. थोडे दिवस घरात बसायला लागेल म्हणलं, एवढंच होइल जास्त काय होणार नाय.
हम्म. तुमचं काय मग बिझनेस आहे घरी की? पप्पा काय जॉब ला हायत?
नाही पप्पा मागावर असतात. आमचं काय गावी शेत त वगैरे आहे. मम्मी जरा आता बेकरीत जात्या कामाला.
हा.
त्यामुळं आम्हाला काय वाटत नाही एवढं.
बरोबर आहे की, होय. तुम्ही घरच मग जरी केलं तरी, मम्मीला तेवढा हातभार लागतोय.
होय. किचनच्या खाली काय मग काय झाडती ग? होय. घर असं काय नस तुमचं बंधन नव्हतं न फक्त. माझ्या इच्छेसाठी माझा माझा कॉलेजचा खर्च बाहेर काढायचा होता त्यामुळे मी बाहेर पडलेले. माझा हट्ट होता की, मला स्वतःच्या शिकायचंय म्हणून.
हा बरोबर आहे.
बाकी काय नव्हतं पप्पांना मग पण मग ज्या वेळीस मी जॉब बघितलेला ना
हम्म.
पप्पांच माझ भांडण झालेल त्यावेळेस पप्पा म्हटले काय गरज आहे तुला?
आमच्यात पण आमच्यात पण तेच होत. मी माझ्या पप्पांना कि ती म्हंटलं मी दोन वर्ष घरी होते ग्रॅज्युएशन नंतर. मी पप्प प्पाना किती म्हटलं पप्पा मी जॉब करतो म्हणुन पप्पा म्हटले बाळ तुला आत्ता मजा वाटते. ज्या वेळेस तू बाहेर पडशील ज्यावेेळेस तुला दुसऱ्यांच्या हाताखाली राहावं लागेल किंवा त्यां त्यांची सगळे रूल्स रेग्युलेशन फॉलो कराय लागतील त्यावेळी कळणार कि बाबा आपण घरात होतो तेच बरं होतं.
हा पप्पांनी पण त्यावेळेस नाही म्हणलेलीत, मग मी हट्टान गेलेलो.
हा.
पप्पा म्हणत्यात बस आता घरात कायतरी कर. तुला काय करायचंय करं म्हणत्यात तेनी. विचारतच नाहीत मला चौकशी म्हणजे असं आहे की, माझं कसं आहे. माझी दोन नंबरची बहिण आहे की नाही तिला प्रत्येक गोष्ट विचारून करायची सवय आहे. म्हणजे अगदी काहीतरी कॉलेजच साधं काही काहीहि काम असुदे ऍडमिशन असूदे किंवा साधे आपलं आता गावातन जाऊन पुस्तक घेऊन यायच्या आहेत. त्यासाठी पण पप्पा चला कि पप्पा चला की असं तीच आहे.
हम्म
पण माझं तसं नाही आहे. माझा स्वभाव पूर्ण वेगळा आहे. मला पाहिजे ना मी उठतोय ते जातोय मला कसं सगळं माहितीये त्या
होय. बरोबर आहे की. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो